हा येस बोला.
करताय.
काय नाही निवांत. तुम्ही काय करताय?
अ आता सध्या काय नाही. बघा ना हाय अजून पोरांचं जेवण वगैरे झालं आता-
ओके.
ह्.
बाकी पाऊस वगैरे? हो झालं जेवण.
हा हा ह पाऊस वगैरे आता कसं? सध्या वगैरे, नाही आता सध्या- तरी नाही म्हणा. काल थोडफार अस पडला - अं -आज सध्या तरी ऊनच आहे बघा आज. तिकडे कसं? ऊन वगैरे पाऊस-
हा इकडे पाऊस आहे. ऊन थोडं पाऊस थोडा.
अजून काय म्हणता? पोर वगैरे स्कूल ला गेल्या वाटत? त
हा शाळा चालू झालय बाकी पाऊस वगैरे चालू अस मग बस.. वगैरे जातात..
ओके ओके हा ह ह ह...
तुमचं जेवण झालं तुमचं
जेवण वगैरे झालं. आता आज जेवणा नॉन व्हेज.... जेव मग....
हा नॉन व्हेज मध्ये मग काय जेवला तुम्ही....
आज कसं मटण बनवल होतं... मटन भाकरी.... अह तुम्ही काही जेवला मग...
हा मी पण नॉन व्हेज खाल्ला मी फिश खाल्ला...
हा का हा हा.... हा हा हा हा.... बाकी काय मग आता कस.. मग... पोरा कितवीला आहे. तुमचं पण..
अ नाही तो दुसरीला आहे..
हा हा ओके..
त्या
हा हा हा ह.. ह.. बाकी आज ऊनच असेल ना तिकडे..
हा आता होऊन म्हणजे बस बारीक बारीक पाऊस पडतो
हा हा.. तर पण नाही बघा ना ऊन वगैरेच आहे काय नाही.
हा पाऊस खरी पडायला पहिजे लवकर.. पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होतात.
हो ना बरोबर आणि कस इकडे पावसाला पण धड नाही इकडे उन्हाळा पण नाही त्याच्यामुळे.. शेतीचा पण खूप लॉस होतो. आणि त्यामुळे भाज्या वगैरे पण खूप... महाग होतो ह्या वस्तू वगैरे सगळे..
सगळे हा पालेभाज्या वगैरे खूप महाग होतात. मग ह्या दिवसात पाले भाज्या खाऊच नाही.
आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी पाऊस पडण्याच गरजेचं होतं पण आता स... तरी पाऊस नाहीये.. असं वाटतं अजून आपण एप्रिल मे मध्येच आहो की काय?
हा गरम पण खूप होत. पाऊस तस थोडा पडून जातो.
होणा
हा गेल्या वर्षी.. पाऊस मे महिन्यामध्येच होता पूर्ण..
सुरू झालेलं आणि कसं आपल्याला जूनपर्यंत खूप चांगलं भाज्या वगैरे भेटायचो किंवा फळ वगैरे. भेटायच आ कस सीजन वगैरे अस चाललं की आपल्याला फळ पण नको वाटतो खायला.. कि त्याला काही टेस्ट वगैरेच नाहीये.
हा पहिल्यासारखं ऑरगॅनिक काय भेटतच नाही फळ भाज्या वगैरे..
हो हो हो हो तेच ना...
त्यामुळे पहिल्यासारखं काय झालेलंच नाही.
मग आता दुपारी तुम्ही निवांत असेल ना जॉब वगैरे काय करता का
नाही
नाही हा घरीच नाही नाही पोरं लहान असल्याने मी पण घरीच आहे जॉब वगैरे काही करत नाही या
आणि आता पाऊस असल्यामुळे जाक वाटतं कुठं बाहेर वगैरे
हो ना
हम् ते अधिक महिना होता त्यामुळे पाऊस उशीर झाला आहे
हो हो हो ते पण कारण असेल मग काही अधिक महिन्याच तुम्ही काय मग स्पेशली काय हे केले घरी
अ घरी आहे हा व सासूबाईंची तेथवढ ओटी वगैरे भरली
हा हा हा
तुम्ही काय केलं स्पेश,
आम्ही कस नंद्यांना वगैरे साडीनं आणि नाही का आपल्या हे घ्यायला पैसे दिल आणि मला पण बाहेर रून साडी म्हणा किंवा पायालं पेंशन वगैरे ते दिले अ अधिक महिना तेवढा करायचं
्रांनी केलं जोडवे वगैरे
जोडत मिस्टर केले का अरेवा म इथ कस व महार वरून आणि आईला पण मोठी भरायचास झाला होत ना द्यायचं साडी वगैरे मग त्यामुळे आम्ही बाहेर गेलो होतो. मग मम्मीला पण ओटी वगैरे साडी वगैरे देऊन आलो. ते आपण आपल्याला जोडवे आणि एक, एक साडी वगैरे दिले बहिणीला, मला - आम्ही पण तिघं नंदला त्यांना पण केलो सगळे.
हो नाही तीन वर्षात ना एकदाच येतो ना अधिक मास -
हो हो हो बरोबर ना!
त्यामुळे मग काय ते प्रथा असते ते करायला लागत
हा हा केल्याशिवाय ते आपल्याला नाही पण हे होणार की, करा वाटत तीन वर्षातून एकदा तरी अस - तेवढं करावं वाटत हं हा आणि कसा अधिक महिना - मुळे हे पावसाळा म्हणा किंवा उन्हाळ्याच्यामुळे हे थोडा माघपुुढ होत सगळ्या प्रत्ये
हा तेच ना आता पहिल्यासारखे ऋतू राहीले.
नाही नाही कधी पण आणि कधी पण कोणत पण पण फळ मिळेल किंवा कोणत भाज्या पण मिळेल,. ते कोणत आधी कस सीझन वाईज मिळायच आपल्याला त्या चव कस शेतकरी पण लॉस होतो कारण की पावसाळ्यामध्ये पण नाहीये तो पण लाॅसनमध्ये जातो त्याच्यामुळे सगळ महागाई मिळणार आणि महागाई पण मिळणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाजीला चव नाही. कोणतीच काय घालून केलं तरी पण असं झा?
हा तेच ना पहिल्यासारखं काय राहिलेलंच नाही.
हो ना हो हो. आता हं हं! आता स्कूल वगैरे चालू झाले बघा पोरांना असं वाटत, पाऊस वगैरे होईल म्हणून आता. पण रिक्षा लावतो, बस लावतो, पण अजून सध्या तरी पाऊस वगैरे काही नाहीय. आणि माझं पण मुलगा लहान असल्याने कसं त्याला काय घरी सोडता, आणता, वगैरे - हं मुंबईत वगैरे तेवढं पडलंय बघा पाऊस. काल -
हो मुंबईत वगैरे झाला आ.
हं हा! बाकी ठिकाणी आजून काय पाऊस वगैरे नाही. तुम्ही ते लखनौ वगैरे हे बघितलंय का? एक मिनीट हा. लखनौमध्ये ते हे झालं ते बघितलं का? तुम्ही कोचिंगच्या क्लासेसमध्ये?
हा ते काही तरी आग लागल.
आग लागली हो ना ते आग लागून गेली म्हणजे बरच. पोरांच शिक्षण अजुन ते शिकायच वय होत त्यांच कारण की खूप वडिलांच ते दुःख वगैरे ते बघून वाईट वाटून गेले हो.
काय आजकाल काय घडेल काय सांगता.
काय सांगताय येत म्हणजे असं होऊन गेले की पोरांना शिक्षणाला म्हणजे पाठवायचं का नाहीे तो एक लय मोठ प्रश्न पडून गेले लखनैमध्ये जे झालं ते हा ना. बरेच पोर तिथ इथं
बरं चौदा, चौदा जणांचं काय?
हा हा आणि एक आग लागून म्हणजे ते एक करायला खूपच ट्राय केलय.
हं ते प्लेसमेंट वाल्यांनी पण जरा काळजी घेतली पाहिजे बघायला पाहिजे.
बघायला पाहिजे होत कारण की त्यांच लय दुर्लक्ष होऊन गेले त्या विषयामध्ये लय दुर्लक्ष होऊन गेले. हं!
का
आणि ते नेट परीक्षे मध्ये पण कस पोरांच एक दोन मिनिटं उशिरामुळे त्यांच परीक्षेला अलोड नाही झालं. तो पण एक विषय झाला न्यूज मध्ये हा. परीक्षा मध्ये पोरांना हा ना हा म्हणजे मला ते शिक शिक्षणाच थोडं हे वाटतं की पोरांचं नको असं. हालवायला एवढा दोन दोन मिनिटाच्या अंतरा मुळे एवढं वर्षभर त्यांचे प्रयत्न वेस्ट गेले ना.
हो ना आपल्या वेळी असं काही नव्हतं.
हो ना. आणि आपल्याला ते आता बघून थोडं वाईट वाटतं की अरे यार पोरांचं थोडं एवढं केले ते. दोन मिनिटांच्या उशिरामुळे त्यांना परीक्षा नाही दिल्या आई वडील ते कसं रडायचं वगैरे ते न्यूज मध्ये बघून वाईट वाटला किंवा ते लखनौ म जे घडलं ते एवढं पोरं शिकायला गेले कोचिंगला. कोचिंग क्लासेसलाच आग लागलं म्हणजे त्यांच्या किती दुर्लक्ष आहे.
किती तेच ना मग त्यांनी पण थोड रिस्पॉन्सिबिलिटी असते.
हा आणि कस ते आई वडील त्यांचा एक भरोश्यावर किंवा पोर शिकता हा एक भरोसावर ते करत होते. त्यांना मग ते नको वाटत हे सगळं ब बघायला आपल्याला. आता कसं आपल्याला कुठे पा बोल तर हे सगळ न्यूज वगैरे बघून थोड भीती वाटते. किंवा हॉस्टेल म्हणा किंवा पोरांना दुसरी हाय एज्युकेशन कुठे पाठवायचं बोलना. तर थोड भीती वाटाला लागलेय.
हो तेच ना. भीती च वाटते.
हो ना आता पोरांच त्याच वयाच्या प्रमाणाने ते लहान आहे अजून पण आ आताच जनरेशन असय मग पुढं कस कसं फील होतो आपल्याला.
फिल होत हो बरोबर आहे मग आपल्याला पण काळजी लागते ना आपल्या मुला. बाहेर शाळेत वगेरे काय घडेल काय.
हो हो हो, हो हो तेच ना. मग अजून काय स्वयंपाक वगैरे झालं जेवण झालं मग
हो जेवण वगैरे झा हा हा तुम्ही पण आराम करत असाल.
आता थोडं कसं ते दोघं पोरं झोपल्यावर त्यांच झाल्यावर. मग आपण थोडं, आराम करायच.
हो ना.
हम्म.
बाकी बाकी तब्येत वगैरे कशी हाय?
हो हो एकदम व्यवस्थित आहे बघा ना एकदम बर मग तुम्ही कशा आहात? हो हो ओके, हम्म, हा हा भेटू मग आपण. परतच. ह.